हम् तर बघ मागे आपलं बोलता बोलताच बोल हो ना बोलणं आपल मध्येच बंद झाल ना काल आपण बोलत होतो तेव्हा.
हो ना काय करायचं खूप अस कमी वेळ असतो कमी वेळामध्ये म काय-काय बोलायचं काय-काय नाही हे राहूनच जातय.
अगदीच. आता काही नाही ग लग्न होत आज. मामाच्या मुलाच लग्न होत आता मे महिन्यात तर एवढी लग्न होती ना खूप लग्न होती अगं आणि त्यात मामाच्या मुलाचं लग्न होत. मग आता आप आपल्या जॉब मुळे पण आपल्याला जायला भेटत नाही असं रेग्युलर जाणं होत नाही आणि म लग्न होत आणि मला सुट्या पण होत्या. सो आईच चाललं होतं की बऱ्याच दिवस झाले येत नाही येत नाही मग माहेर गेली होती आईकडे. आईकडे गेली आणि मग आमच्याकडे ना एक हे असतो अग म्हणजे मुलाच जेव्हा लग्न असेल ना तेव्हा आमच्याकडे दिवट्या बुधल्या म्हणून एक कार्यक्रम करतात.
अच्छा म्हणजे तुमच्या गावातली प्रथा आहे तर म्हणजे
हो हो हो आमच्या इकडे हो हो हो. मग ते दिवट्या बुधल्या कशा असतात? जो नवरदव मुलगा खरच तर ना, बोकड कापला जातो. आमचा आराध्य दैवत आहे खंडेराव चंदनपुरीचे खंडेराव महाराज. म्हणजे जे जेजुरीचे खंडेराव आहेत ना. खंडोबा महाराज हो हो. त ते इथे आमच्या इथे त्यांचं क्षेत्र आहे. श्री क्षेत्र चंदनपुरी म्हणून. तर तिथे बोकड वगैरे मारले जातात. तर मग त्यांचा तो पण कार्यक्रम होता. दिवट्या बुधल्यांचा पण कार्यक्रम होता. पण मग तो कार्यक्रम कसा करतो दोघ आम्ही, की लग्न आता जवळ आलेल आहे. मांडव म्हणजे आता मांडव आहेत. दोन तीन दिवस आधी. सॉरी दोन तीन दिवसानं तर. मग आधी आम्ही हा कार्यक्रम करत असतो. मग मामांचं चाललं होतं की, तुम्ही दोघं या. त्या कार्यक्रमाला पण या आणि मग पुढचे सगळे हे होतील म्हणून. पण अगं वेळच कुठे? यांना एक तर सुट ट्ट्या नाहीयेत. मला वेळ आहे पण मग एक टी जायला. म्हटलं परत आता जा नंतर मग त्यापेक्षा मग मी डायरेक्ट लग्नाला जाते म्हटलं. आणि मग आईकडे पण राहता येईल असं. म्हणून मग डायरेक्ट लग्नाला गेली. पण एवढं ऊन होतं त्या लग्नामध्ये. एक तर शेतात लग्न होतं. ते. म्हणजे म मुलीकडच्या मुलीकडच्यांनी त्यांच्या घरा समोरच लग्न ठेवलं होतं. मळ्यात लग्न होत ते.
अच्छा, म्हणजे दारामध्ये मांडव घालून केल असेल ना?
हो-हो-हो तसं केलेलं. म्हणजे लॉन्स वगैरे न बघता मोकळा आहे बा आपल्या इथ. तिथे त त्याच्यामुळे मग त्यांनी तिथेच ठेवलं. पण तुला सांग ते. एवढं ऊन होतं बापरे.
हा कारण उन्हाळ्यामध्ये लग्न ठेवलं ना त्याच्यामुळे. खूप उन्हाळा जाणवला असेल ना?
असं. तू तू केले का यावर्षी काही लग्न वगैरे उपस्थित राहिले का कुठे?
हा मी उपस्थित राहिलेले. असं एक ओळखीचंच लग्न होतं. मला पण कसं होतं की नो करीच्या ह्याच्यामधून मला पण नाही वेळ भेटत.
आणि परत मुलां शाळा वगैरा. ते ह्याच्यामध्ये पण थोडस हे होत की, कसं आपण करणार. जाणार तिथे वगैरा. हे होऊन जात. तरी पण मी कसं फक्त लग्नाच्या दिवशी हा तेच ना. ग्नाच्या दिवशीच फक्त गेली आणि तेवढेच फक्त लग्नाला उपस्थिती. जाऊन तांदूळ टाकून यायचे. जेवण करून. दुसर म आपण काय करू शकत नाही ना. कारण सुट्टी पण मिळायला हवी आपल्याला. म्हणजे सुट्टी मिळाली की कस तर आपण करू शकतो ते.
हम्म हम्म. आणि काग? तुमच्याकडे व वरमाया निघतात का तुमच्याकडे? म्हणजे आपण मांडवाचा जो दिवस असतो. लग्नाचा आधला दिवस. तोच मांडव असतो ना, तुमच्याकडे पण?
हो हो तोच मांडव असतो.
अच्छा, मग तेव्हा असं संध्याकाळी तीन चार वाजता अशा वरमाया निघतात का तुमच्याकडे?
नाही तस तसलं काही नाहीये. कशीय तुमच्याकडे पद्धत? कशीय तुमची परंपरा?
ती सांगू का ती तर खूप मजे खूप मजेशीर आहे हा हे आ एक काय करतात आमच्याकडे नवरदेव असेल किंवा नवरी असेल अ न म म्हणजे नवरीची पण आई आई तिच्या काकू तिची मावशी अशा या सगळ्या वरमाळा अ व वधू माय असते पण त्यांना आम्ही वरमायाच म्हणतो. आ आणि नवरदेवाच्या पण आई असेल का काकू असेल मावशी असेल तर त्या पण वरमाया ठीक हे म त्यांचा त्या दिवशी खूप मान असतो. म्हणजे मांडवाच्या दिवशी मग कसं करतो आम्ही आता सपोज नवरी आहे हा म नवरीची आई म नवरीची आई त्या दिवशी काय करणार तिच्या ज्या वहिनी असतील ना भावाच्या बा बायका असतील तर सॉरी भावाची बायको असेल म्हणजे सगळ्याच हं सगळ्याच हं मी अ‍ॅक्च्युअली यासाठी म्हणटली. बायका ह्यासाठी म्हंटली कारण मग तिचा ती हो हो हो म्हणजे तिच्या माहेरच्या सगळ्या तिचा चुलत भाऊ असेल सक्का भाऊ असेल हो सगळ्या तिच्या ज्या ज्या नात्याने चुलत वहि म्हणजे वहिन्या ज्या पण लागतील त्या सगळ्या वहिन्या येणार. आणि त्या वहिन्या काय करणार तर हिच्या ज्या जावा असतील हिच्या ज्या नंदा असतील त्या सगळ्यांचे पाय धुणार पाय धुतल्यानंतर, हो पाय धुण्याची पद्धत आहे आमच्याकडे आणि मग पाय वगैरे धुणार कारण त्यांच्या केसांना ते म्हणजे थोडंसं का असेना पण तेल लावावं लागत धुतात कारण ती परंपरा आहे आताच्या बायका खर तर लावूच देत नाही हो रीत आहे आमच्याकडची ही
केसांची स्ट्रीप त्यांनी पद्धत बनवलेली असते वेणी वगैरे घातलेली असते ती खराब होऊ शकते. ना म्हणून आजकाल थोडस हे होतं.
हा आणि तुला आधी सांगू का आधीच्या बायकांना तेल तेल भेटायचं नाही अगं म्हणजे हा विषय मी कधी ऐकला माहिती का असंच असंच आम्ही गप्पा मारत होतो आई आणि मी गप्पा मारत होते आणि शेजार काकू पम ण येऊन बसल्या अशाच आता आपल्या जश्या गप्पा चालल्या आहेत का तशा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या मग आता त्या सासू वरन खरं तर गप्पा चालल्या होत्या त्यांच्या पण मग त्या का कू अस सांगत होत्या आईला की यांच्या त्या काकूंच्या सासूबाई एवढ्या स्ट्रिक म्हणजे एवढ्या खडूस म्हणा तू अगदीच म्हणजे एवढ्या खडूस होत्या त्या की त्यान डोक्याला लावायला तेल सुद्धा द्यायच्या नाही म्हणे त्या काकूंना अ अ ती मग ह्या काकू जेंव्हा माहेरी जायच्या का मग त्यावेळी आईला वाटाय आईला अर्थातच वाटत ना आणि मग त्या त्या काकूंची आई जी आहे ती ह्या काकूंच्या डोक्याला तेल लावून देणार व्यवस्थित भरपूर तेल तेल फूल लावून केसांना छान हे करणार अ आंघोळ घालणार तिची व्यवस्थित पाठ वगैरे धुवून देणार तिची आणि तिला व्यवस्थित छान खाऊ पिऊ घालणार कारण इकडे खूपच हालाकीच्या परिस्थितीत आता सासू खूप सासू स सासूरवास जस करते ना म्हणजे त्या सासूरवासामध्ये ह ही पण एक पद्धत होती की डोक्याला लावायला तेल पण देत नसेल म्हणून दे द्या नाही आणि आताच्या मुली तेल लावत नाही आस. मग त्यावरून हा विषय निघाला होता आणि असं. आणि मग तुला जसं सांगितलं त्या पद्धतीने मग ते तेल लावणार थोडीशी पावडर वगैरे लावून देणार. टिकली वगैरे लावून देणार आणि मग मग यांनी त्यांची सेवा केली ना त्यांचे पाय धुतले त्यांना केसांना तेल लावलं मग त्या बदल्यात ज्या नवरदेवाची आई असेल काकू असेल मावशी असेल. मग ती त्यांना त्या बदल्यात पैसे पैसे देणार त्याच्या बदल्यात मग जे काय असेल ते. शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये जसं तुमचं हे असेल. तस सगळ्यांना देणार आणि मग तो सगळा पैसा एकत्र गोळा करून मग त्याच्या माम्या असतील ना नवर नवरदेवाच्या किंवा नवरीच्या माम्या मग ते सगळ्यांमध्ये डिस्टब्युट करून घेणार. असं वाटा पाडून घेणार.
ह
वाटणी करणार अशी सारखी अशी एक ती पद्धत आहे वरमायांची. आणि मग त्यांना छान हो आणि मग त्यांना छान वाजत गाजत मग पूर्ण गावभर फिरी मारतो आम्ही. आणि वाजत गाजत हो म्हणजे अक्षरशः संध्या मांडव बेळ्यांची मांडव बेळा जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मग ते नाच अ वाजत गाजत मग त्या वरमयांना घरी आणल जात. अशी पद्धत आहे आमच्याकडे. आणि मग हळद वगैरे रात्रीचे हो हो खूप छान आहे.
याच्यामुळे हाळद खेळतो सगळे हो म्हणतात ना आमच्या इथे काय करतात जात्यावर हळद हे केली जाते भरडली जाते अशी आणि जी भरडलेली हळद असते ना तीच हाळद त्याच्यासाठी वापरली जाते पण आता कसं झालंय सगळ्यात तर तयारच भेटते त्याच्यामुळे लोक काय करतात आंबे हळद असते ना अ खास करून आपल्या शरीराला लावण्यासाठी ना आंबे हाळद खूप चांगली असते. मग ती तयारच हळद घेटली जाते मग त्या आजकाल ती तयारच हळद घेऊन यायचे आणि तेच हे करायचे आपल्याला. वापरायची ती आणि जी त्याच्यावरती जात्यावर भरडली जाते ना ती हळद कशी आहे आपली बाबा जुनी परंपरा आहे खूप वर्षापासून म्हणजे आ पण आपल्या महाराष्ट्रात करतो. म्हणून मग ते जात्यावर हळद भरडताना गानि वगैरे म्हणली जातात हे केलं जात. तर सगळ्या बायका गोळ्या झालेल्या असतात गाणी म्हणत असतात. आणि हळद दळत असतात मग दळलेली हळद थोडीशी त्या हळदीमध्ये मिक्स केली जाते. आणि मग ती हळद अ लावली जाते समजा नवरीकडे असेल आपण तर नवरीला लावली जाते मग ती हळद तीच उष्टी हळद मग आम्ही नवरदेवाला पाठवून देतो त्याला वा करण्यासाठी ह कारण उष्टी हळद ला लावायची असते ना मग त्यांची हळद इकड आपल्याकडे येते त्यांची पण उष्टी हळद आपल्याकडे येते. आणि मग ते लावली जाते हाळद. आणि आता तर असं झाले की आता एक पद्धत अशी निघ नवीन निघाली की हळदीच्या वेळेस सगळे. पिवळे कपडे घालायचे हळद पिवळी असते सगळे अ पिवळी आणि अगोदरपासूनच पहिल्यापासूनच पिवळी साडी नेसतच होती नवरी. अ पणं तिच्यां बरोबर बाकीचे जे करवले असतांत म्हंण किंवा जे बाकीचे जे लोकं असतांत आपल्या घरांतले जे पाहुणे असतांत नातेवाईक असतांत ते पणं त्यांनी पणं सगळे पिवळे कपडे घालांयचे
हो आंता आंता अगं शॉपिंगच करांयला लागते अशी मेहंदीला हिरवं
हां तेचं नां
आंजप हम्मं तसं
हां तेचं नाहीं आंता सगळीकडेच त पद्धतचं झाली आहे पुरणांची
हो नां आणि आंधी सांगू कां आपणं जेंव्हा हळंद लावायचो नां तरं ती हळंद अशी पिवळी हळंद दिसायची बघं हळदीचा रंग पिवळा दिसायंचा पणं तूं आंता बघं नां हे आंता तूं चित्रपट वगैरें बघतेस हं आंता जे बॉलिवूड वगैरें चित्रपट बघतेस ते ऑरेंज हांय दिसते अगं ती नारंगी रंगाची दिसते
नाहीं ती मलां तरं कसं वाटतंय ते हांळद नसते ती हांळद नसतेच खरं आहे ते कांहीतरी वेगळंच लावतांत त्यां टाईपचं कारणं कसं होतं हळदीचा रंग पिवळा असतं नां त्यांच्यामुळे आपलां तो त्वच्यांवर राहतो दोन दिवसं जरी राहतोच राहतो जरं तुम्हीं चांगली अगदीं अं हळंद लावतं असांल तरं ती तुमच्यां चेहऱ्यांवर दिसूनच येते म्हणतांत नां आपल्याकडं म्हणंच आहे